हॅलो! हा नमस्कार ताई हो येतोय आवाज येतो.
बोला.
हा म्हटलंला ज बद्दल बोलूया.
चालेल थोडस रेंज मध्ये या फक्त कारण तुमचा आवाज आहे ना अडकतोय.
हो का बरं हा आपण गव्हाची बिस्किटांची रेसिपी बद्दल बोलूया.
बरं चालेल.
त्याच्यासाठी आपल्याला आय ना अ हा ते सांगते मी तुम्हाला अर्धा किलो साखर लागेल. तीनशे ग्रॅम तूप लागेल. अर्धा लिटर दूध अ लागेल. वेलदोडे लागतील जायफळ लागेल सुक्कामेवा आणि एक चमचा बेकिंग पावडर लागेल. एक चमचा बेकिंग सोडा लागेल. आणि दोन चमचे अमोनिया लागेल. किलो गव्हाचं पीठ लागेल. एवढं साहित्य सगळं घ्यायचं.
हूं
मग सुरुवातीला हाय ना पिट्टी साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम तूप आणि अर्धा
हूं
लिटर दुध वेल दोडे वेलदोडे ची पावडर करून ती टाकायची जायफळची पावडर टाकची.
हूं हूं
हं हं नंतर बेकिंग पावडर टाकायची. एक चमचा खाण्याचा स स सोडा टाकायचा. नंतर दोन चमचे अमोनिया घालायचा.
ओके.
अ आणि मग नंतर एक किलो अ गव्हाचं पीठ घालायचं त्याच्यामध्ये
अच्छा आणि हे जे तुम्ही आधी साहि त्य सांगितलं जस तूप म्हणजे तूप वगैरां सगळं हे सगळं एकत त्र पीठ आधी घालून आणि मगच मळून घ्यायचं का आधी ते सगळं साहित्य एकत्र करायचंय. आणि मग पीठ घालून मळायचय.
हा आधी पीठ घेतलं काय म ते सगळं एकत्रच करायचंय आपल्याला त्याच्यामुळे आधी पीठ घेतलं नंतर घेतलं तरी काही नाही फरक पडणार. हे सगळं साहित्य एकत्र करून आपण अ त्याच्यामध्ये अ गोळा भिजवायचाय. पिठाचा गोळा मळून घ्यायचा. त्याचे छोटे छोटे असे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे.
बरं
आणि मग नंतर ते गोळे ये ना असे वाटीने असे दाबून घ्यायचे थोडेशी अशे चपटे करून घ्यायचे बिस्किटांचा आकार कार द्यायचा किंवा आपल्याला हवे त्या आकारामध्ये पण करू शकतो आपण
हम्म हम्म
त्या बिस्किटनं आपल्याला अ तीळ वगैरे असं अ लावायची. ते छान पण दिसतं आणि पौष्टिक पण असतं असं.
हम्म.
आणि मग ते बिस्किटे ना ट्रे मध्ये ठेवून बेक करून घ्यायची. ओव्हन मध्ये ठेवले तर वीस मिनिटात होऊन जातात ते बिस्किट.
ओहनच साधारण टेम्परेचर किती ठेवायचं त्याच्यासाठी प्री हीट?
अ एकशे ऐंशी डिग्री वर ठेवायचे ना.
किती वेळासाठी? नाही म्हणजे तसं नाही जस आता आपण ओव्हन गरम करून घेतो ना. ते किती डिग्री वर किती मिनिटसाठी ओहन आधी गरम करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपली बिसक तिटं जळणार नाही किंवा ते व्यवस्थित भाजले जातील असं.
दोन-तीन मिनिटं आधी करून घ्यायचं आणि मग ठेवायचे म्हजे वीस मिनिटात होऊन जातात.
म्हणजे एकशे ऐंशी डिग्रीचं तापमान दोन-तीन मिनिटासाठी सेट करून ठेवायच आधी प्रि हिट करून घ्यायचं बरं. आणि त्याच्यानंतर साधारण ते किती वेळ भाजायचे ओव्हन मध्ये ठेवल्यावर. अर्धा तास.
वीस मिनिट भाजायचे. तुम्हाला माहिती का अशी एखादी रेसिपी छान.
हो रेसिपीज वगैरे तर म्हणजे बेकिंग वगैरेच तर माझं जास्त एक्सपिरियन्स नाही आहे म्हणा. पण बाकी कि दुसरे खाद्यपदार्थ वगैरे आहेत त्यांची रेसिपी आहेत तशी माझ्याकडे.
हम् हम.
आणि हेजी बिस्किट तुम्ही आता म्हटल्यात गव्हाच्या पिठाचे, तर अशा याच्यात पण मल्टीग्रेन वगैरेचे पण बनवू शकतो का फक्त हे गव्हाच्या पीठाचंच प्रमाण आहे? जे तुम्ही सांगितलंय.
नाही मल्टीक्रेन, मल्टीग्रेन मध्ये पण बनवू शकतो. आपण पूर्ण असे पीठ मिक्स करून ते पण बनवू शकतो.
हा म्हणजे समजा जर आपण दोन पीठ एकत्र केली जसं गव्हाचं पीठ किंवा नागलीचं पीठ अशी दोन पीठं एकत्र करून जर ते बिस्किट बनवले तर चवी मध्ये खूपसा फरक नाही पडत ना त्याच्या?
हा नाही काही नाही एवढा नाही फरक पडत गव्हाच्या नागलीच तर छानच लागत. आणि नुसते अ नाचणीचे पण छान लागतात नुसते ना नाचणीचे हो ते पौष्टिक पण असतात. त्याच्यात आपल्याला कॅल्शियम वगैरे भरपूर मिळतं ते पण छान लागत. हम्म. दुसरं आता आपण दुसरे म्हणजे नाचणीचे लाडू पण खूप छान
छान लागत , हो लाडू.
ते कसे बनवायचे?
त्याच्यासाठी आहे ना दोन वाटी नास्तेचं पीठ घ्यायचं आणि एक वाटी गूळ घ्यायचा, आणि एक वाटी तूप घ्यायच, हा.
बरं.
आणि एक वाटी अ सुक घिसलेलं खोबर घ्यायचं.
हम्म.
आणि एक वाटी अ खरीची पावडर घ्यायची.
आ.
आणि मग सोबत तिला कडईमध्ये सुक्या खोबऱ्याचा किस आहे ना. भाजून घ्यायच तूप वगैरे काही घालायचं नाही, हा. बिना तुपाच भाजून घ्यायच.
अच्छा!
हा, नंतर मग त्याच्यामध्ये ना अ खारीची पावडर पण भाजून घ्यायची तसेच.
हम्.
नंतर मग तीन-चार मिनिटं भाजयचं.
हम्.
आणि हे मिश्रण आपल्याला आहे ना कमी आच्यावर भाजून घ्यायचं सगळं.
बर.
तीन चार मिनिटं भाजून झाला न मग त्याच्यामध्ये ना हा तूप टाकायचं कढाई मध्ये काढून घ्यायचं त्याच्यात तूप टाकायचं. हा. कढाईमध्ये तूप टाकून त्याच्यावर आहे ना अ डिंक घ्यायचं आपलं. खाण्याचा डिंक असतो ना. तो डिंक तळून घ्यायचा त्याच्यामध्ये असं फुलून येतो तो डिंक छान.
हा‌
तो फुलेपर्यंत तळून घ्यायचा तो डिंक.
हा.
आणि मग दोन तीन मिनिटं तळून, दोन, दोन-तीन मिनिटांमध्ये तो तळून होतो.
हा.
मग नंतर त्याच तुपामध्ये ना सुक्के मेवाचे काप भाजून घ्यायचे आपण काजू, बदाम, आक्रोठ आपल्याला जे टाकायचे असतील ते त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे ते पण. आणि ते भाजून घेतल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात आपले.
अच्छा असे ते खौट वगैरे नाही पडत का ड्राय फ्रूटस आपले.
हो, जास्त दिवस टिकतात. या लाडू मधून, या लाडू मधून आपल्याला प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळतेय.
आणि, जे ते गुळ म्हणत्यात तुम्ही गुळात, अ म्हणजे गुळात भाज हे करून घ्यायचं. तो गुळाचा जो पाक आहे, तो एक तारी ठेवायचा.
नाही नाही नाही, पाक, पाक नाही करायचा आहे, त्याचा पाक नाही करायचा, सुका मेवा तळून नंतर ये ना, नाचणीचं पीठ दहा मिनटं भाजून घ्यायचं.
हम्म, पण मग ते लाडू वळतील कसे, जर त्याला चिकटपणा नाही राहणार तर?
ह सांगते ना मी, तर मग ते बाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप करून भाजून घ्यायचं ते पीठ, दहा-पंधरा मिनिटं भाजायचं नाचणीच.
हम् हम्.
मग हे सगळं साहित्य एकत्र करून त्याच्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा, वेलचीची पावडर घालायची. आणि सगळं साहि त्य ना हाताने असं मिक्स करून घ्यायचं एकत्र करायचं सगळं न मग तीन चार मिनिटं हे संगलं मिसरन एकत्र अ करून घेतलं का मग आपण ते मिक्सरमध्ये काढायचं हे सगळं मिश्रण. ह मिक्सरमध्ये मग ते असं एकजीव होऊन जातं सगळं छान. आणि आपल्याला ज वाटलं, की याचे लाडू वळत नाहीये किंवा कुस असं एकदम. अ! हे अ चिगटपणा नाही त्याला असं लाडू वळत नाही व आपल्या त्याच्यात मग त्याच्यामध्ये आपण तूप गरम करून तूप टाकायचं.
ज्याच्याने वळले जातील.
हं त्याच्याने मग वळता लाडू तूप टाकल्यानंतर. त्याच्यामध्ये डिंक पण घालून घ्यायच म शेवटी घालायचा डिंक म तो असा क्रिस्पी लागत तो छान आणि मग आपण त्याच्यामध्ये मनुका पण घालू शकतो.
जे-जे हवे ते ड्रायफ्रूट्स आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो थोडक्यात.
पण छान लागतं त्याच्यात.
आणि ह्याचं प्रमाण कसं घ्यायचं प्रमाण म्हणजे कशें रिझ एकच लाडू खायचा की दोन लाडू खाय चे आणि कशासोबत म्हणजे दुधासोबत कि असं काही नाही तुम्ही कसही खाऊ शक
नाही कसही कसही खाऊ शकता तुम्ही, रोज एक लाडू खाल्ला ना तो खूप पौष्टिक. ते आपल्या स आपल्यासाठी. जे लहान मुलांना तुम्ही दिला किंवा टिफिन मध्ये दिला डब्याला तरी पन चाल.
हूं हूं अच्छा म्हणजे बाहेर. चे कसे आता आजकाल कसं पोरं डब्या वगैरेला चॉकलेट वगैरे खूप खातात ना.
हूं! अं चॉकलेट पेक्षा तर हे लाडू खूपच छान हे करून ठेवले ना एकदा. किं मं सकाळी एक लाडू दिला त त्याला हा असं. ठिकये ताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला धन्यवाद.
हा अजून दहा मिनिटं कंप्लीट नाही झालेत एक मिनटं थांबुन घ्या.
बाकीय.
म्हदे कॉल कन्सिडर नाही होणार नाही त.
हो हो!
छान होत्या तुमच्या रेसिपीज ऐकली मी मी पण आता ते नाचणीचे लाडू बघेल ट्राय करून पीठ आहे तस माझ्याकडे थोडसं ऊद्या पर्वामध्ये ट्राय करून बघते मी पण ते अन झाल्यानंतरून तुम्हाला मी त्याचा रिप्लाय पण देईल कसे झालेत ते
हो चालेल सांगा ना
चालेल.
चाल.
चला थँक्यू.
हो!